हॅलो.
एकोणावीस हा.
हॅलो.
हा बोल ना.
काय करते.
काय नाही.
हम्म हम्म, काय तब्येत वर्गर बरी हाय ना?
हां, तब्येत बरी ना.
अं.
तुझी
माझी पण बरी ये.
हं हं बाकीच्यांची?
बाकीच्यांची पण बरी आहे. ममी गेली आहे पंढर पूरला दर्शनला.
कुठपर्यंत गेल्या आता?
भरपूर लांब गेले आता.
हम्म.
वावी वावी मध्ये होत तेव्हा केला होता फोन.
हा.
का आता काय माहित, कुठे आहे.
हम् आमच्या आत्या पण सासवड सासवड. मध वाटता आता आत्या पण सासवड मधी ग.
भरपूर लांब आहे ना ग
हम्म, परवाच्या दिवशी पुण्यात होत्या.
हा ना.
हम्म.
मीकणची आक्का पणं गेली.
कधी?
काल.
काय खर्ची दिली का मग?
मी नव्हते आग इथं मी नंतर आले.
हम्म.
मी संध्याकाळी आली, आन ती सकाळीचच गेली ना.
हा हा हा.
मग त्याची मग काही भेट नाही झाली तिची माझी.
तूर कोणी सांगितलं गेली असं.
रात्री दिदी आली हो तिला मी आले तिला माहिती झालं म्हणत्या, ते आले होते ना. तीनी मला सांगितलं का, अक्का पण गेलीय पंढरपूरला असं.
हा हम्म हम्म.
मग म्हटलं. केव्हा गेलीस काय विचारलं तिला?
हम्म.
ती म्हणी सकाळी गेली आहे.
हम्म.
हम्म.
हां.
मग काय नाही.
हम्.
तेच तिला विचार हया वेळेस खूप गर्दी पंढरपूरला.
हा आणि पाऊसच तिकड खूपही पाऊस झाला आणि त्याच्यानंतर नदीला त्या चंद्रभागेल नदीला पूर पाणी.
हम्म आता फिल्मची सिटिंग अ शूटिंग पण होती.
कुडा.
अं पंढरपूरच्या वारीमध्ये सू राहिली आरचेची.
हा का.
हा आर्चीने काढलाय पिक्चर एक नवीन.
हा.
त्याची शूटिंग पंढरपूरला होऊ राहिली.
कोणता पिक्चर.
नाव नाही आगं रील, हे झालंय अजून. पण आलाय पिक्चर, म्हणजे शूटिंग चालू ये. याच्यावरती दाखवलं ना.
हम्.
आता भरपूर लोक जाताना ग मग त्यांनी ते शुटिंगचे व्हिडिओ वगैरे काढले आणि टाकले.
हा का?
म्हणून मल समजलं के.
हम्म.
नवीन पिक्चर येतोय तिचं असं.
हा हम् हम् हम्म हम्म हम्म.
आमच्या रिंकू राजगुरूला मस्त फोग घ्यायचाय गं.
ह ना.
रक्षाबंधनला.
हम्म, छान जेव.
हा. तेच ना म गं सर्दी झाली. होती तिला,
हम्म.
मग ववा. तिचा डोक्यावर बांधला माथ्यावर.
ह ह.
सावला का सकाळचं तोंडाला आज संवासिनी राहिली, मलाच तर देऊन राहिले.
ह.
मा तिच्या माथ्यावर बांधला पण, माझ्याच तोंडाला चव नयी राहिली आता.
हम्म हम्म.
ची तिची झाली सर्दी. आता मी पण माझ्याच, तोंडाला चव नाही राहिली गं.
है ना बरं आहे, मग काय.
हम्म.
बरं वाटलंय ना, पण आता तिला.
हम्म बरं वाटलं तीला.
हम.
आज आंघोळ घालून टाकली.
आता इकडन पंढरपूरलाच जायला, इतकी गर्दी इतकी गर्दी हां.
आ..
आणि तिथं, पण आता खूप म्हणजे दर्शनासाठी. भाविक आधी पण, खूप जाता ना रोज. चे दोन अडीच तीन लाख रुप लाख लोक दर्शनाला जातात तिथं आता.
हा ना.
हम्म.
हम्म हम्म.
इकडचे पण किती तिकडचे, पण किती मम्मींना काय त्रास होतं. तो कणी ते गेला तश, तर माझं त्यांचं बोलणं पण नाही झालं.
हा मग करायचा ना फोन तू.
यांचं झालं होत अगं, मी आज संध्याकाळी बघल करू ना आता.
हम्म हम् हम्.
ह्.
मला पण नंबर दे, कोणाच येण देण मी करेन.
चालेल मग देईल ना आत्या आहे सोबत आत्यांचा नंबर येना. मंग देईल.
हा हा.
मला माहितीच नाही अगं फोन कधी करायचा, त्याच्यामुळं मी काय केला नाही. आज संध्याकाळी पाहिलं आता, आता हे.
संध्याकाळी करायचं संध्याकाळी, संध्याकाळी कसं त्यांच जेवणाचा टाइम राहत ना.
हम्म.
हम्म तवा करायचं, पाच साडेपाच सहाला करायचं.
पाच साडेपाचला जेवणाचं टाइम राहतो का?
नाही नाही, दिंडी थांबती ना.
हां हां.
मग दिंडी थांबली का, मग विश्रांतीला बसत या. हं तेव्हा करायचा. हम्म.
करावं लागल मग आता.
मला मला नंबर पाठवून दे, मी पण करेन. हम हा करेल ना मी.
हा.
आमच्या आत्या चालत काल व्हिडिओ कॉल केलता त्यांनला आम्ही.
हां.
सासवड मधी गेलते, काल मी साडेपाच सहाला.
हा हा.
हम्म गाडीतच बसून घ्याला त्या काय चालती नाही.
का बरं आहे गं?
नाही चालती बसल्या गाडीत.
हम्म हम्म.
आता त्यांचं वय हायपण झालं ना ग चालाय.
मम्मीला झाला होता पहिले दिवशी त्रास वाट तर, नंतर नाही काय झाला वाटतं.
हा हा भरपूर चालायचं राहत ना गं तीस पस्तीस किलोमीटर चालायचं राहतं.
रोजचं?
नॉ, मग काय एवढं लांब तो जाणं शक्य हाय का? आणि त्याच्यात ते किती म्हणजे त्याच्यात किती दिवस जायचे पंधरा तीन वार.
हम्म.
त्याच्यामुळं मग दररोजचं तीस पस्तीस किलोमीटर त्याच्या तेचे जेवळही ठेपे त्याच्यान चहाचा ठेपा जेवणात चा नाश्ता चहा?
हां.
मग.
बरं हाय मग काय?
मग.
हम्म चालतंय की.
आं.
मम्मी विचारत हुती मम्मी चालती का तुमच्यास? मग म्हटलं, हा चालत आहे. पहिल्या दिवशी धयाला होता त्रास नंतर मग काही नाही वाटलं म्हणून. तु कधी जाते ताई विचारते तुम्ही या कइड करायला मग काय
येऊना, येऊना का बरं नाही येणार?
आपल्या सासर गेल्याय तिकडं तिकडं खरायचा असं.
हम्म. तिला म्हणा तूच सून आन तूच आई हो. हम्म, तुझ्या पोराच लवकर करून घ्यायचं सुन गाराला आली का तोय जायचं तुल कोण नाही म्हणतं का.
हम्म तेच करावं लागेल मम्मीला पण आता.
हा. पुरीच्या जीवावर नाय झाली पण सुन्याच्या जीवावर होत व्हय?
मग काय तर?
मग तवा एक सून जवळ होती. तवा नाही गेली. तेव्हा त्र्यंबकेश्वरला जाय म्हणले तरी नाही गेली त्र्यंबकेश्वरला.
आम्ही गेलोत नि एक वेळेस का? हा हा पाय पाय गेलो होत ना रामवारीला.
बाला तर एकदा जाता येलय राबोरी रवाची
मी केेलीया क मम्मीनी मला अग थोडं राहिलं आणि घेतलं बसून आशा मावशीं त्या पायपाय गेल्या. मग असा जीव हे झाला म्हणल मी तरी गेले असते ते मम्मीला. चालवत नव्हत त मला घेऊन पा
नाही आपण आत ही मोठी झाली का थोडी मग आपण ना ब्रह्मगिरी करू एखाद वेळेस. एखाद्या वेळे त्यां ना अ हे करू रामवारी करून जाऊ आपण.
ना अगं माहिती नाही ते ब्रह्मगिरीच नाही तर गेला असतो यावेेळेस.
पण मला नाही नाही आता येणार या वेळेस गेलो असतोयत.
हा नाही पण जायचंय तुमचे येडून जात असते ना बाय काय माहिती पाहावा लागल मीच जात असते.
आम मला पिल्लू घेऊन नाही न येणार.
हीच पिल्लू लहान आहे तोवर नको.
मग त्याच्यात नेमक अजून ती भेतीच. हा? ऐक ना मम्मीला ती तांदळाची. तांदूळ आण आणलेम देना थोडेसे पावशर तर त्याची हे विचारण रेसिपी कसं करू म्हना ते?
बोलून घे ना
चांगले भाजून घेऊ का?
हां
हा काय करू मिक्सर मध्ये दळू का? ते एवढे एवढ्याचे मग मिक्सर मध्ये दळून आणि चाळून काढीती पूराच्या चाळणींन.
ह काही चाळले नाही तरी चांगले दळ बारीक बुजल्यावर चांगले दळतील.
हा ना बुजल्यावर चांगले दळून घेते. आणि ते जिरे काय करू जिरे दळून घेऊ का?
जिरे टाक ना त्याच्यात आता.
दळायला का?
नाही तर मग फोडणी द्यायची जिरेची पण मग नको दडळायलाच टाक.
चालले मग काय करायचं
दळायलाच टाक मग.
खाय ना जिरे भाजून घेऊ का नको?
नको टाकू बर का मग जिरे मापातच टाक किती आहे तांदूळ.
तांदूळ पावशेर असते.
अ मग तू थोडेशी टाक सात, आठ जिरे
हा ना
हा आपण भाजीला टाकीतो एवढे टाकायचे
पाहते ना ते आनाले मग ते ना भाजून घेते त्यात जिरे घेते. ते थोडेसे दळून घेते आणि पाण्यातच करते मंग आता. आता आहे ना आता थोडीशी तिला आहे. ना मी बी टिकाव घातल अर्ध.
त्याला काय होत नाही पाण्यातही केलं तरी.
हा मग ऐक ना, आता बिस्किट खाऊ घातलं तिला ना मी.
हा
तर मस्त खाल्लं पाणी अन पिले ढेकूर दिला.
हा ना.
हा म्हणुन म्हणलं आता परत जोईत घातली ना मग आता परत ता तांदूळ भाजून
आणि पेत करते तिला म थड्याला खाऊ घातली का पाच साडेपाच पाला मग आता दरवाज तिला चालूच करते खाती ना गं ती मग कर.
हा मग आता खायला लाग तिची भूक वाढत चाली ना.
. म तिच कसं भागात नाही ना ग म आता.
हम्म.
रडत राहती मग.
चल बाय बाय बाय बाय बाय बाय. काय करायचं राहुदे.